हॅलो हा मॅडम हा मॅडम आवाज येतोय माझा हा मी कार्या अॅप तर्फे बोलते तुम्हाला आता वेळ आहे. बोलायला.
हो-हो आहे बोला-बोला.
हम्म तर कुठल्या विषया वरती बोलूया आज हॅलो.
बोला ना.
हा म्हटल कुठल्या विषया वरती बोलूया. प्रवासा बद्दल बोलूया. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे म्हणजे कुठल काय प्रसिद्ध पदार्थ म्हणा किंवा काय असं.
हा.
हा हा. जस आता आमच्या जवळ हे महाबळेश्वर आहे आमच्या जवळ
हा.
हम्म तिथे पण म्हणजे भरपूर फिरायला स्पॉट आहेत. महाबळेश्वर मध्ये
हम्म हम्म.
सुरुवातच खाली घाटापासून होते तर अ वाईचा गणपती आहे तिथे. पायथ्याशीच म्हणजे घाट सुरु होण्याच्या आधीच वाईचा गणपती आहे खाली हम्म. ते गणपतीच म्हणजे ते मूर्ती जे आहे ते अ म्हणतात की दरवर्षी थोडी-थोडी ती कमी होते मूर्ती
हा.
हा ते मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणतात की दरवर्षी ती थोडी- थोडी कमी होते हा म्हणजे झीज होते मूर्तीची, दरवर्षी थोडी इंच कमी होते ती मूर्ती, हम आणि ती आत्ताच जवळपास सतरा-अठरा फुटांची आहे.
हा!
हम्म!
आधी किती फुटांचे होते मग?
आधी ती म्हणजे तिथले पुजारी वगैरे सांगतात ना त्यांचे म्हणजेे जे पुजारी त्यांचे आजोबा पंजोबा तिथच त्याच मंदिरामध्ये होते. पूजा करण्यासाठी, त्या मंदिराची, ती सांगतात किती. अ म्हणजे जवळपास पन्नास फुटाच्या आसपास होती, जेव्हा, ती होती, तेव्हा म्हणजे, ती होती, त्यात त्यांनी जेव्हा केलेलं आहे, त्यांनी तेव्हा, हो हो आणि तिथे दरवर्षी म्हणजे पा पाऊस जर आला तर ती पूर्ण मूर्ती पाण्या खाली जाते असं म्हणजे, एवढा पाऊस येतो तथे, म्हे मंदिर वगैरे ते, पूर्ण पाण्याखाली जातो. हम्म तेवढा पाऊस असतो तिथे, आणि तिथे म्हणजे ते जास्त तिथं ते घेवडा घेवड्याची डाळ असते ना! ती जास्त ति, ते खातात,
ह,
मला माहिती असेल ना! ते काळा घेवढा, हा.. मग ते तिथे बऱ्यापैकी तो खाल्ला जातो. भरडलेली, काळ्या घेवड्याची भरडलेली, लीडाळ,
महाबळेश्वर मध्ये का,
हा म्हणजे, वाईमध्ये वाई तिकडे वरती बा आजूबाजूचा तिथे बाौधन आहे. किंवा आजूबाजूचा परिसर आहे तो, शिरवळ असा जो परिसर आहे. सगळ तिथे जास्त प्रमाणात खाल्ली जाते डाळ. म्हणजे, आपण म्हणतो ना! पौष्टिक पदार्थांपैकी तस, तर ते डाळ जास्त खाल्ली जाते. हम्म! त्याच्यानंतर हळद आहे, हळद पीक म्हणजे जास्त हळद पिकवतात ना तिथे. म, मो मोठे- मोठे, ते, डंका असतात. मोठे- मोठे हळदीला कुटण्यासाठी,
हो,
हळद असते. तिथली पण एकदम
हा हा
तर, जास्त पिकवले जातात. हळद तिथे, हो हो जाऊ, म्हले मी तिथे हळद तिथ घेतलेली आहे, मसाले चांगले मिळतात तिथं,
होय म तिकड काय यात्रा वगैरे कधी भरते का?
यात्रा पण असते तिथ ते, घाटाच्या तिथं देवीची पण यात्रा असते त्यांची, अ.
ते का काळूबाईचे का?
काळूबाई.
हा हा हा.
तसं तिथनं ते मांढरदेवी पण जवळ आहे ना? मांढरदेवी,
हा हा तेच, पांढर देवी, हा, हा, ऐक नाहीलं मी,
हा, ते पण तिथन जवळच आहे. साधारण, एक वीस पंचवीस किलोमीटर आहे. तिथनं, मग, त तिथं पण यात्रा भरते. ती, पण, असं डोंगर, मंदिर आहे. खळ, हो जानेवारी हो, बरोबर, बरोबर, मी, अजून गेले नाही, कधी वरती,
हा गर्दी असते, खू ख एक वर्षी, तिकडे, म त्यांच्या, ंग्रिंगड झालेली, किती, तर, लोक,
हो, बरोबर, बर,
बिहाां..
हम्म, माझा अजून असं, जायचं योग नाही, आला तिथ, तेवती, मांढ्र देेवीला, हम्म.. पण, इकडे छान आहे. वरती, व म्हणजे, वाईच्या, वरती गेलं, तिथे पाचगणी आहे. अ, पाच पाचगणीला वरती, म्हणजे, डोंगर भाग आहे. सगळा, आणि तिकडे शाळा पण चांगल्या आहेत कॉन्व्हेंटचे सगळे स्कूल आहेत बरेचशे अ म्हण ते आपल्या ह्याच्यातले टीव्ही मधले ऍक्टर त्यांचे मुलं वगैरे तिथे शिकतात वरती हा सैनिक स्कूल आहे तिथे पाचगणीला बोर्डिंग स्कूल
हा हा
हम्म आणि अ म्हणजे तिथं भरपूर फिरायला खूप छान आहे ठिकाण वरती
हा हा
ह् तिथे टेबल लॅम्प म्हणून आहे असं त्या डोंगरालाच असा टेबल सारखा आकार आहे हो त्याला म्हणजे म्हणून त्याला असं टेबल लॅम्प नाव पडले
हा
तिथे तिथन स्ट्रॉ सॉबेरी म्हणजे सुरु होत स्ट्रॉबेरीच्या तिथे हे आहेत ना बागायचं सगळ्या शेती हम्म तर मग ते पूर्ण आपल्याला म्हणजे समोर बघायला मिळते स्ट्रॉबेरीची शेती प तिथ
लाय ना
हा मॅप्रोचं गार्डन आहे
हा हा
मग ते मुलांना तर म्हणजे अगदी हाताने तोडायला ते देतात शेती म्हणजे शेतात जाऊन स्ट्रॉबेरी तोडायला देतात मुलांना कि तिथे गेल्यानंतर छान वाटतं त्यांना पण मुलांना एकदम कधी प असं म्हणजे स्ट्रॉबेरीची शेती अशी नाही बघितलेली कधी ना इकडे भागामध्ये तर नसतेच आपण डायरेक्ट म्हणजे दुकानातून आणून घरात देतो
हो हो
हम्म तिकडे मग त्या ते बघायला मिळाल्यावरती ते अजून त्यांना एकदम वेगळंच वाटतं त क आर वा स्ट्रॉबेरीची शेती अ गाडीने गेलो होतो आम्ही हम्म हा गाडी गेलो होतो मग तसच करत करत म्हणजे एक एक करत करत वरती पोहचलो ते तिथे पाचगणीच्या अलीकडे म्हणून म्हणजे हच शंकराच मंदिर आहे तिथल ह ते पण म्हणजे छान आहे असं काळ्या दगडातलं मंदिर आहे पूर्ण शंकरच हो आणि बरेच जण म्हणजे म्हणतात की नाही का एकदम ते दैवत हे आहे मानतात म्हणजे बरेच जण ते ली पण हम् ते पण असंच आहे म्हणजे पाच गणितच्याच अलीकडं थोडस आहे ते एकदा क सुरु झालं की सगळं हे सगळं वरती असं घाटा घाटाघाटामध्येच आहे सगळं पुढचं
हम्म हम्म
हम्म मग वरती त्याच्या वरती थोडं पुढे गेलं की महाबळेश्वर
हा
हम् महाबळेश्वरला कसं अ खरेदीसाठी नाही का म किट छानलं तिथल हम
अजून काय आहे तिकडे म्हणजे बघायला वगैरे काय
अ मग तिथे असं म्हणजे नाही का जास्त करून कसं होतं पावसाळ्याच्या दिवस
सनसेट सनराईज वगैरे बघतात ना तिकडे महाबळेश्वरला
हा नाही शक्यतो कसं तर पाऊस सनसेट वगैरे नाही पावसाच्या दिवसात तिथ धबधबे तयार होतात ना ते जास्त म्हणजे त्यामुळे जास्त पर्यटन असं अ पावसाळ्याच्या दिवसात जास्त सस्त
होय
धबधबे जास्त असतात हो तिथे स लिंगमळा म्हणून एक आहे तिथे पण एक मोठा धबधबा आहे छान तर मग ते सगळे पावसाळच्या दिवसांमध्ये तयार होतात ना ते धबधबे तिथले मग त्यामुळे जायला जास्त छान पावसाळ्याच सीझन आहे तिकडे जायला
होय
ह पूर्ण हिरवळ असते का मग ते मार्केट पण तिथे मा हे छान आ मी आता गेलो होतो तरी झाले सात आठ महिने झाले गेलो होतो
हो का हा
सात आठ महिन्यांपूर्वी गेलो तर आम्हीणजे सीझनमध्ये नव्हतो गलोण त्याच्या आधी एकदा आम्ही पावसाळ्यात गेलेलो असं ऑगस्टच्या दरम्यान हो वरती आहे राहायची सगळी सोय असते तिथे हॉटेल असतात रिसॉर्ट असतात
हम्म हम्म
भरपूर सोय आहे वरती आणि बस पण म्हणजे बस म्हटलं तरी पण जात वरपर्यंत महाबळेश्वर पर्यंत बस जातात हा फक्त ते कसं होत की पावसाळ्याचे जरा रस्ते खराब होतात ना मग अ जरा ते अ बा हे चालू असतं रस्त्यांचं काम वगैरे चालू असलं तर मग जास्त वेळ लागतो घाटातन कारण एकच साईड आहे ना घाट
हो हो
म्हणजे दोन्हीकडनं गाड्या जातात आणि एकच आहे घट
हा हा जाहिलापा
हा जायला नाहीला एक घाट असल्यामुळे वन वे आहे पूर्ण
हम्म हम्म
ती काय म्हणजे रांगच लागतात तिथं गाड्याच्या
होय हा हा
आणि बऱ्यापैकी कसं होतं आपण पण सुट्टीच्या हिशोबाने जातो ना
त्यामुळे गर्दी असणार ग जर
कधी जास्त असते मग वरती पोहोचायला जास्त वेळ लागतो खालन म्हणजे निघालं तर चार पाच तास वर जाईपर्यंत लागतात महाबळेश्वर पर्यंत आणि तसं बघायला गेलं तर आठ ंतर काही जास्त नाही तीस तीस ते पस्तीस किलोमीटर फक्त हम्म हम् पण ते घाटामध्ये खूप गर्दी असल्यामुळे वेळ लागतो
हा हा
हम्म आणि पुढे मग असं महाबळेश्वरचे पुढे अ
हॅलो
हॅलो चालेल तई हॅलो हा चालेल तई
बरं बर चालेल चालेल ठीके मी पण करते मग तुम्हाला कॉल आता करू काय लगेच हा हा चालेल
चालेल ओ